हा. आवाज येतोय?
हा येतोय, येतोय.
हा. काय करायला लागलीस? हॅलो
हा हॅलो. येतोय का आवाज? हा बोला.
हा येतो, येतोय. हम्म, काय करायला लागलीस?
काय नाही.
हो जेवलो की, काय केलंय जेवायला? होय
भाकरी
होय
अ हे
हा हा बर बर. हम्म, हम्म. चालतंय. आणि हे पाउस आज. पाउस आहे का आज? येतोय की आवाज. आला का माझा आवाज? तिथं, हॅलो हॅलो
हा. पाऊस आच्याकडं. हा पा पाऊस हा हा हा हो
हम्म
हो झालं त्या चालू चालूच होतस.
झाला उम्म.
हो हो भरपूर अजून चालूच आहे पाऊस. हो हो चालूच आहे दिवसभर पाऊस.
हा म आता आणि रानात काय केलंय?
रानात काय मुख्य नाय हा ऊस लावलाय.
होय.
. अ धरण जे आहे ना धरण धरण
कोणतेही वापरलेत.
नाय नाय ते नर्सरीची रोप लावलीत.
होय कोणत्या जातीचे आहेत?
ते काय नाही मला माहिती फक्त ते नर्सरीतले रू पाणून लावलेत.
होय कधी कधी लावला?
झालं महिना होईल आता एक महिना हम्म.
बरं. आणि पाणी कशाचं आहे पाणी उसाल पाणी कुठलं आणता?
आता येते पावसाचं पण विहीर आहे. ते विहिरीचं पाणी आम्ही देतो हो विहिरीचं पाणी.
होय.
हम्म.
बघ केले का?
टीबक नाय असं पाटाचं पाणी
पाठण देतय ओय.
हम्म.
आणि आंतर पिकं काय घेतल्यात?
म्हणजे कसली पिकं आंतर पिकं म्हणजे
अंतर पिकं माहीत नाहीत. आंतर पीक म्हणजे उसात. डबल पीक जे घेतलं जातं. डबल पीक म्हणजे ऊसातल्या सरी. वरतीचे ती घेतलं जात थोडे. तसं अ सोयाबीन करता परत काय तर भाजीची रोपं लावलेली जातात मेथी लावली जाते.
उसामध्ये लावलाय भुईमुग भुईमुग हे आंतर पीक घेतले.
हा म त्याला अंतर पिकच म्हणायचं असते.
हा हा हा बई मुग आहे.
हा म अंतरपिक माहित नाही अंतर पीक माहित नाही म अवघड आहे शेतकरी आहे तुम्ही.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
दूर हुं काय?
हो होच हो हो.
दुसोटा तिसोटा पण म्हणतात त्याला माहतीय का?
नाही ते काय माहित नाही म दुसोटा तिसोटा तसलं काय माहित नाय.
हा आणि राणाचा बेवड चांगला आहे, कशासाठी म्हणतात माहित आहे का?
अम्म?
ते म्हणजे कस कस रानाचा कस सुपिकता त्याला काय म्हणायचं बेवड? अहो बेवड हा शब्द अहो बेवड हा शब्द कुठल्या तरी वेगळ्या अर्थाने वापरला जातो.
नाही ते ग्रामीण भाषेत तो बेवड म्हणजे शेताचा वापसा परत येतो ना, त्याला असं म्हंटलं जातं आणि त्याच्यात ताग आहे ना ताग ताग घेतात अगोदर, तागाच पीक गाढतात. चिखलं हे करून तोडून आणि ते परत जमिनीत गाडलं जातं. त्याचं खत तयार होतं. परत तुरी असती.
हम्म.
मग कडधान्य याचं जे पाण पडल्यावर त्याला की जमीन चांगली तयार होती. कसलं काळं रान आहे तुमचं का मुळ?
हा काळं रान आहे आमचं काळं रान आहे काळं. एकदम काळी जमीन आहे.
हम्म.
हम्म.
तिकडं विट्याच्या इकडं ना, एक तामखडी नावाचं गाव आहे.
तिथं सगळी तांबडी मातीय.
पूर्ण तांबडी माती आहे. लाल लाल भडक तांबडी माती आहे.
हम्म हम्म.
किल्ल्याला लहान मुलं किल्ला करतात दिवाळीत, त्याला वापरतात. कुस्तीचे मैदान असतात का नाय?
त्याच्यात त्या त्यावेळी पण वापरतात. आपण जरी उभारलो जाऊन मातीत हातात घेतली, तरी ती माती लाल लागती. त्यामुळे त्या भागाला तामखडी म्हणजे तांबडी खडी असे नाव दिले. मी थांबून बघितलेलं ते.
हा हा बरबर तुमचं जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा पर हा जिल्हा परिषदेमध्ये कोण ओळखीच आहे?
आहे की एक मित्र, त्याला वि
मी काम जे सांगितलेलं होतं ते, ते चौकशी करा कारण स्कूलमध्ये स्कूलवाल्यांना काम लागतं म्हणून ते आपल्याला काही माहिती देतात.
हा ते आता उद्या विचारतो मी त्याला. बरं काय म्हटले?
तर त्याला पण अशी आयडिया नाही आशी त्याला पण आयडिया नाहीये आणि पण तो म्हणाला पंचायत समितीतं विचारलं पाहिजे म्हणून. डायरेक्ट जिल्हा परिषदेत विचारा की ओळखीच असेल तर कोण?
विचारतो मी त्यांना, उद्या विचारून घेतो. कुठे शिक्षण विभागात विचारायचं ना?
हा तिथंच जाऊन विचार ओळख, ओळखीने विचारायचं आपण ती ओळख नसेल तर खरी माहिती दिली जात नाही.
विचारतो. विचारतो उद्या. आणि हम्म. आज ते याचा काय म्हणतात त्याला? हम्म एक अ
हम्म.
काहो पेपर कोणता घेता तुम्ही?
आमचा लोकमत असतो ते.
लोकमत आहे होय.
हम्म.
हा हा आणि इंग्रजी पेपर घेता का? इंग्रजी पेपर?
नाही घेत मराठीत. अच्छा ह
आजचा वाचला काय पेपर काय आज मी पेपर नाही बघितला म्हणून विचारत? तोय आज मी पेपर नाही बघितलेला.
मी बघितलं नाही मी कॉलेजमधून आल्यापासून काम करते. आल्यापासून होय, काही सुद्धा बघायला मिळालं.
हम्म बांधकामच काय?
नुसत्या भिंती हे केल्यात भिंती ओढल्यात त्यात आता भिंतीच म्हणजे भिंती आवळून आल्यावर मग त्या करून टाकिन.
त्यामुळे पाणी मारायला लागत नाही.
मारले की चार वाजता मी पाणी आल्यावर हो ते विटायत इतकं पावसाचं पाणी त्याला लागत नाही इकडून घर आहे घराच त्याला हे मिळते अ शेल्टर आहे ना वरती थोडे. त्यामुळं एवढं पाणी एवढं नाही येत. पडत आणि बिटांवर मारलेलं पाणी बिटा अबझॉर्ब करून घेते. म्हणजे शोषून घेतात त्या बिटा पाणी.
बरोबर, बरोबर.
पाणी पाहिजे त्या भिंतींना.
तुम्ही पारिजातच झाड लावलंय का पारिजात?
लावलेच हे लावले. नर्सरी आहे एक तिकड लांब तिथून घेऊन आलो आम्ही कोकणाच्या तिकड आहे एक नर्सरी.
ती मलकापूर ची का?
हम्म, हो.
छान चांगली नर्सरी भरपूर झाड आहेत तिथं मी पण बघून आलोय.
हां हां होय.
आता आंब तिथून हापूस आंब्याचे झाड आणणार आहे. आणि शेतात लावणार आहे हाप्पूस आंबा.
ह ह आत्ता लावला तर चुकतो.
त्यांच्याकड ना हो त्यांच्याकड कसय माहिती आहे का तयार तयार झाडं आहेत ज्याला आंबी तयार असतात. आणि लावल्यानंतर एका वर्षात त्याला फळ यायला चालू करतात.
रानात लावून चालणार नाही ऊस लावल्यावर फड पेटवतात फड पेटले कि सगळं झाडाच धग लागतं झाडाला.
हो त्यावेळी काय करायचं फड पेटवतात होतात
तुम्ही किती पण सारून घेतलं तरी पण धग लागती असं बांधावरच्या झाडाला.
हो.
लागतेच की शेजार्यांची नाहीत कर नानव त्यांचा पण ऊस असतोय. ते पण हे करतात धग लागते ना झाडाजवळ नाही जरी पेटवलं तरी पण धग लागतीच की झाडाला.
सोनचाफा एक आणणार आहे मी.
आमच्यात होता सोनचाफा
हम्म कस का?
का पाणी पाणी कमी पडालत.
हा.
त्यामुळेच वाळ असणार आहे. सोनचाफा
त्याला नवनवीन खत आलेत. नवनवीन खत आल्यात झाडा
हम्म मीच ती अक्षरशः वरची झाड पाणी दिलं नव्हतं मेलेली होती अंजीर वगैरे नुसतं तेचं लाकडासारखं राहिल होत ते पूर्ण लाकूड मी म्हणलं जगू जगू दे न जगू दे, मी त्याला पाणी घालून घालून घालून परत पालवी परत फळ आलेत त्याला.
होय का.
तेची अशी अवस्था झाली होती की ते पूर्ण म्हणजे काढून फेकून देण्याइतपत झाल होत पण त्या लाकडात कुठेतरी खाली जीव असतोय पाणी घातलं की जगतं ते.
होय. आणि लिली लिली लावलेत का? लिलीला पण फुलं छान येतात.
लिली लावलेत लिलीला पण भरपूर येतात फुल.
होय आता मी कमळाच तुम्हाला बी देतो कमळ
हा.
त्याला कमलगट्टे म्हणतात हा बरोबर बरोबर. ते देतो ते लावा आता पावसात येतील चांगले. पहिल्यांदा काय करायचं त्याला एका छोट्या बरणीत ते बी टाकायचे जरा घासायचे बी.
ह ह.
रफ भागावर घासायचे त्याचा खालचा हे असताना ते जरा व्हाईट झालं कि ते पाण्यात टाका हम. त्याचे रोप तयार होत हा. मुळे येतात आणि पान येतात आणि मग नंतर ते लावा.
हो हो लावलेलं होतं आम्ही. होयच की पण त्याला व्यवस्थित त्याच मेंटेनन्स केला पाहिजेल
हो
हम्म चालतय मग ठेवू का
आणि हे अ किती वाजलेत
वाजलेत काय माहिती वाजले असतील साडे अकरा बारा साडे अकरा साडे अकरा, बारा वाजली असतील हा चालतय ठेवू का ठीक आहे, ठीक आहे हां
हा आता पाऊस सुरू आहे का तिथं पाऊस सुरू आहे
पाऊस चालू आहे हो, चालूय चालू चाल चा ठेवू
चालेल, चालेल
हा ठीक आहे
हा गुड नाईट